हॅलो हां बोला.
हां बोल की आवरलं.
आवरायचं आहे अजून आता आंघोळ्या झाल्यात.
चहा पाणी झालंय की नाही?
चहा आत्ता कराय ठेवलाय बघा.
हां हां मी तुला ते हे विचारलतो हां हां. उपवासाचे साबुदाण्याचे वडे कसे करायचे?
अ ते व्हय. अ शाबू ते भिजत घालत्यात आधी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते बटाटा शि हां हां बटाटा शि बटाटा शिजवून घ्यायचे आणि त्यात, त बटाटा शिजून घेतल शिजवून घेतल्यावर ते अ बारीक करून घ्यायची खिसून घेतलं तरी चालतय नाहीतर मग असं चुरा करायचा पूर्ण हा चालत ते हां आणि नंतर मग त्याचं मिरची बारीक करून घालायची चिरून पण चालते असं बारीक नंतर मग ते मिक्सरला बारीक करून पण चालत तसं मग मीठ जरा शेंगमण्याच मोठ मोठं जरा कुट घालायचं लई बारीक करायचं नाही खठ मोठं मोठ ठेवायचं
शेंगदाना आपण भाजून घेऊन जेव्हा मोठ मोठं वारे करतो नाही ते त्याच्यातच मिरची घातली तर बरं पडलय कनी
होय होय चालते ते मिक्स होतय
हा आणि चव पण लागते आणि खाणारे लोक मिरची काढून पण टाकू शकत नाहीत
टाक हा हा हा आम्ही ते शाबू वगर करतोय ना आपण तेव्हा तसच करतोय शेंगदाण्या मिर्ची घालतोय
बा म तसच कार्य करते
हम्म आणि मग त्याच काय वडे करायचेय हा वडे करायचे ते मिक्स करून सगळं बटाटा शाबू मिरची आणि शेंगदाण्याच कूट घालून आणि छोटे छोटे वडे करायचे
हा जरा चपटे
हा ते म्हळायचं नाही गोळे करायचे ल मोठे पण करायचं नाही चपटे हा मीडियम मध्ये करायचे कारण ते फुकतय ना जरा
फुकतय पण आणि तेलात फुटतयत पण
पुटत्यात पण कधी आम्ही केलेलं असं कधी फुटलं नाही
मला कोणतर सांगितलं पण ते फुट त्यात पंण जरा व्यवस्थित भासताना जर लांब उबारहूनच भाजायचं असं म्हटलं होतं ना
हा हा
एक एक फुटतात म्हणजे बटाट आणि साबूचं मिश्रण एक जीव झालं नसल बटाटा जास्त कमी जास्त चिकट असत तेच की एकादवस
होय होय ह एक एक बटाटा आहे ना असं पिटाळ पिटाळ असते
हा
त्यामुळेळ तसं होत असेल त्याला चिकटपणा नुस त नुसतं पिटाळ बटाटा असतय बघा
हा तू असं वेगळं वेगळं काय उपवासाचे पदार्थ करतास नवरात्रीत
हम् वेगळं वेगळं म्हणजे ते
म्हणजे ते आपण तुला सांगतो वरीची भाकरी म्हणजे ती भगरची भगर म्हणजे काय असते वरीच असते
हा वरिला भगर म्हणतात आणि आपले ह्याला शाबूला शाबू म्हणत्यात
त्या ज ग त्याजी आंबोळी करत्यात कशी कशी भाकरी पण करतात भाकरी भाजी बटाट्याची भाजी आणि वरची भाकरी
थालीपीठ करतात हा तस सेम पीठ आणि त्यात बटाट आ घालायचा आपला शिजवून कुस करून आणि मिर मिरची घालायची आणि त्याच थालीपीठ करायच
ह हा हा
ते करत्यात नंतर आमच्या इकडे ते पोहे येतात शाबूच पोहे म्हणून उपवासाचं तिकडे येतात का हा हा उपवासाच पोहे म्हण त्यात त्याचा चिवडा करायचा असल नवरात्र आल ना आमच्या इकडे आठवडा आदी फिरत येत विकायला शं शंभर रुपयाला चार माप पाच माप असं
बर मग अे नॉर्मल पोयान झाल का आसतोय आकार मी बघितलं पण नाही ग
म्हणजे ते शिवडा असतोय ना कसला तर दगडी पोहे असते ना त जर दगडी पोहे कठीण असते
हा
त्याच्यामध्यें ती सॉफ्ट असते असलं आपण मक्काचीिवडा असतो ना आपल्या तळेला घरात कुरकुरीत तस ते पोहे्या असतात त्याच
ब
हम्
काही बघितल नाही बघितलो नाही इकडं काय येत नाही सोड आणि त्याचा चिवडा कसा करायचा मग
चिवडा काय त्याला तेल गरम करायला ठेवायच ते आध पाकडून साळून घ्यायचं कारण त्यात चुरा पण असतो ते काढायचा नाही नाही नाही नाही कुरकुरीतच असते ऑलरेडी फक्त आपण जेव्हा फोडणी घालते मिरची कडीपत्ता काय नाही. ऊपासाला चालत नाही मिरची अ शेंगदाण हे एवढंच. बक शेंग आणि मिरची तेलात भाजायची आणि म्हणजे घेतानाच मोठ. चपातीला घ्यायचं आणि त्यातच ते पोहे घालायचं जरा मीठ टाकायचं. आणि हाय असं ते गरम करायचं. छान लागते आणि खोबरं घालायचला बारीक चिरून.
बाकीच काय घालता येत नाही नाही खोबरच मग होय होय छान होतेय.
मला ते चिवडा आवडतेय बाई दिवाळीतला ते नायलांच असते म ते काय पातळ पोहे असते.
हा हा तो कठीण कठीण दाताला कठीण लागते तो.
कठीण लागते असं पण एकदम पातळ पोहे असतात नायलन पोहे म्हणतात बघ पिवळ्या रंगाचा असतो. ते घरात काय कधी केलं नाही सोड मी पण बेकरीच मिळतोय
नाही येऊ माहित आहे काय आम्ही क जास्त विकत आणयच जास्त हे नाही.
घरीच बनवताय. आम्ही पण शक्यतो घरी बनवतोय पण. अस करून मी लाडू विकत आणते. बाकी सगळ करंजी चली शंकरपाळी चिवडा हे सगळ घरी. ह बुंदीचा लाडू पण रब्याचे लाडू बेसनचे लाडू
घरी बनवायचं मग बुंदीआपण पाडा आणायची विकत आणि घरी पाकत घालायच्यात जास्त लाड विकत आण्यापेक्षा
ह ते सगळं तिथंच येतं ग साखरच पण साखर आपला खर्च येतोच की. हा करायचच आपण असतोय. हम्म बुंदीचे लाडू जेवढं कोण लाडाच नाही. नाही ग वाट असते आ खाल्ले तर पाहिजेत की एवढं सगळं करून
होय होय बेसनच खात येत एखाद्या वेळेस बुंदच खात नाही.
तेच की मुलांना बगर रत लावडा आवडत पांढर्या पांढर्या काढू मला बेस आवडय म्रां भंदीच खातय ते पण कधी तर मग तेच असं खाऊन खाऊन किती खाणार.
होय, होय.
म्हण चाळीस पचेचलीस लाडू येत्यात वाटून त्यांना राहत्यात दहा पंधरा तेवढे बस होत्या.
होय होय.
ते खाऊन खाऊन किती खाणार?
दिवाळीच एवढं दिवसानंतर नको वाटतंय एक आठ-पंधरा दिवस गेलं की.
फुढं सर.
त्याच्यामुळे सगळं एक एक किलोचं करतोय मी बास. होतय मला.
हा हा. चकली तेन सगळं एक एक किलोच.
हा तेवढेचं बस होतंय. वाटून आणि वाटलं म्हणजे त्यांचं आणि आपल्याला आलेलंच असतयं. आपल्या डब्यात हा. ते संपणार का? आपल्या घरातलं संपणार? काय म्हणलीस नाही ग तू करत्यास
अ आमच्या काकी करत्यात खाजा, मक्का चिवडा घरी करत्यात.
अं ते खाज्याला काहीतरी असं चपाती पातळ पातळ चपात्या लाटायच्या पाच-सात आणि ते हा मैद्याच्या आणि कॉर्न फ्लावरर्स पीठ किंवा मैद्याचंच पीठ आणि त्यात तूप घालायचं ते मिश्रण करून ठेवायचे आणि चपाती लाटायच्या पहिल्या पाच-सात पाच चपाती बास होत्यात. नाही नाही हाय ह्या तुपातच ते मिक्स करायचं नाहीतर तेलात मिक्स करायचं ते पीठ मैद्याचं आणि चपाती लाटतोय ना एकावर एक तेव्हा ते लावायचं असं सात चपाती लाटून ठेवायची पाच ते सात धरा एक चपाती लाटली एक चपाती घ्यायची त्यावर ते ते आपण तुपात हे केलंल असतय ते लावायचं त्यावरन् जरा पीठ टाकायचं त्यावर दुसरी चपाती ठेवायची असं थर करायचं चपातीच आणि नंतर मग हा ह
हा हा
आणि नंतर अं नंतर मग जरा त्यावरून दाबून जरा लाटायची, जरा थोडी मोठी करायची चपाती
बर
आणि मोठी केल्यावर तेजी सुरळी करायची गोल गोल इथं बस सुरळी करायची गोल गोल आणि नंतर ते कापायचं आणि कापून असं मंद आचेवर तळायचं लाल होस्तोवर कुरकुरीत नंतर काय आहे असं पाकात टाकायचं.
मग झालं आ. हा. पाकत टाकून बुडवून काढायचं आपण जेलेबी कस काढतोय तशी का पाकात
त्यावेळी ते मुराय पाहिजे की
भाग भरपूर कराय लागणार की ते म्हणजे आपल्याला अंदाज
हा हा करताना पहिला थोडं करून बघायचं आधी मग अंदाज लागतोय की नंतर मजा असत्या करायचं ते त्याजेच त्या पिठाचं ते बालुशा पण करत्यात ते काय माहत नाही कसं करतात माहित नाही कसं करत्यात खर त्याच हेज करत्यात, त्याच कणकेचं करत्यात. गोल गोल कायतर हा
हा हा हा
आणि आमची आमच्या आत्ती म्हणल्या त्याच पीठाच करत्यात म्हणून मी पण कधी केलो नाही.
आ हा हा. दिवाळीत काय आहेा तेच कोरसपर्यंत बास होते.
बास होतय होय.
काय करतेस आपली पोरं बाळ घेऊन.
हम आणि लई लई गोड खाउ वाटत नाही. बस इथच आधी बस खाली.
सगळं गोड गोड गोड गोड होऊन जाते.
हा हे तिकट जरा बरं वाटत ते.
सध्या शंकरपाळ्या करतोय ओ मी ओवा घालून.
हा हा ते असतंय आमच्यात त्या आधीमध्ये पण खववाटले की करत तोय.
हा संपतात पण लगेच.
हा.
त्यात पण.
होय होय, तेज काही खराब तेण काही होत नाही.
हा. ठेवू का कॉल करते परत.
हॅलो.